हॅलो, हा येतोय आवाज?
हो येतोय.
हा बोला बोला, तर बोला.
काय एखादी रेसिपी सांगा तुमच्या हेच्यातली. छानशी.
काय सांगू रेसिपी! म्हणजे कुठली पाहिजे तुम्हाला काय असं?
हो तुम्हाला जे आवडतं ते.
उकडीचे मोदक माहितीयेत तुम्हाला?
हो माहिती आहे. बनवता नाई येत पण
अच्छा, ओके ओके ते तांदूळ म्हणजे अ तांदूळ जे असतात ना आपले, आता समजा आंबे मोहर जर का आपण घेतले तांदूळ, तर मग ते तांदूळ आणायचे आणि ते अ जरा पुसकायचे, जरा आवाज येतोय एक ते. आवाज येतोय.
हॅलो.
हा आवाज आला ना कसला तरी? हा तर ते तांदूळ हाय ना जला तु हे पुसायचेय आणि हे अ द दळून आणायचे म्हणजे घरघंटीतून.
हो हो.
हा म्हणजे आणि जर का तुम्ही दुसरे तांदूळ घेतलेत, तर मग ते धुवून जरा उन्हात नाही ठेवायचं ते पण सावलीतच फँन खाली वाळवून, दळून आणायला लागतात आणि आंबेमो आंबेमोहर जर घेतलेत ना, तर नुसते एखाद्या कापडाला पुसून वगैरे स्वच्छ करून ते दळून आणायचे.
ते आंबे मोर काय असतं?
आंबे मोहरचे तांदूळ असतात म्हणजे वा सुगंधी असतात ते.
अच्छा अच्छा हो हो.
हा आंबेमोहर नाही का मिळतात ते बारीक एकदम.
ते नाही ऐकलं आहे मी. पण मग बघल बाजारात विचारून.
हा मिळतील ना बाजारात हो हो.
हो हो.
तर ते आणायचे ते दळून आणायचे आणि मग ते घरघंटीतून आणायचे म्हणजे भेसळ येत.. नाही काय दुसरं कुठलं पीठ असंत.
हो हो हो
हा आणि मग ते घरी आणले ना की, समजा आपण एक वाटी पाणी उकळायला ठेवायचं.
हो
गॅस वर आणि त्याच्यात थोडंसं किंचित मीठ घालायचं आणि किंचित लोणी..